हम
ह
हॅलो हा येतोय का आवाज
हो येतोय की
हॅलो हा जेवलीस काय जेवलीस काय
हो जेवली की तू
हो
तू जेवली का हम् हम् हम् बाकी बाकी
का नाही हो गाडी काय पाऊस काय
पाहच चार पाच दिवस झालं नाहीच ब चार पाच दिवस झाला नाहीच
हा हा इकडं पण नाही आहे हो आणि काय
काय नाही बसले पावसाचीच वाढ
होय
हम्म हम्म हम्म
हा हा बरं मग
मग तुझ्याकडेच
काय नाही तेच मग म्हंटलं काय नाही आता काय पाऊस चार पाच दिवस नव्हताच
होय
मग म्हंटलं आता जरा कसं पावसाळ्यात पाऊस लागयच्या आधी किंवा पाऊस लागल्यानंतर मग एकदा मी झाड आणतो नाही लावायला छोटी रोप हम्म नवीन नर्सरीत यच नाही मग कुठं गेलो पाहुण्यांच्या तर त्यांच्याकड जा नाहीचं
आवडलं की घेऊन यायचं
हं मध्ये नर्सरी मधून आणलेले मग आता आता मशाळा गेलते मग त्यावेेळेस आणलं मग मामांकडनं
होय का
होय निशगंदाज निशगंधाच एक आणलं
हम्म
आणि मोगऱ्या अस गुलाबाची दोन तीन शेवंतीची वेगवेगळ्या प्रकारची पांढरी रेड कलर मध्ये एक आणि पर्पल कलर मध्ये
चांगलीच फुलांची आवड आहे
होय आवडतं ग कोरफडे आणले
हम्म
हा दोन खरं अजून एक आणलं पाहिजे होत म्हणून हा
चांगला असते कोडकड
होय तेच की
हम्म
मग आणि शोची एक दोन झाडं आणलेत
बर
हम्म
दोनचा फलाव कि आहे कानून
आगतरी तुला सांगू काय सोनचाफ्याचं
हम्म
सोन फ्याचं मी तीन झाडं आणली नर्सरीतन काय म्हणजे एकदा आणलो बघ चार पाच वर्ष पाच सहा वर्ष माग आणलेली ते इतकं छान आलतं सांगतो माझ्या उंचीवढं झालतं काय ते जरा कमी आणि फुलं पण हे फुलं लही मस्त लागायची आणि आपोआपच झाडच किडलं
कसं काय
काय म्हणत काय झालं त्याला किडच लागली त्याला
कुंडीत लावली होती का जमिनीवर
जमिनीत लावलेलं
होय का
हो तरी पण कीड लागली मधी पण एकदा बघ एक हा मध्ये पण वर्ष हा वर्षच झाला असेल बघ आणून एक वर्ष पाठी मग आणलेलं तेव्हा पण ते पण जरा हो जरा म्हणजे उंची थोडी होती एवढी पण कायशी लय नव्हती पण ते पण व्यवस्थित आलं काय सहा महिने झाडांना काय होत नाही व्यवस्थित म्हणजे ती तीन चार महिने तर टिकतात आणि तीन चार महिन्या नंतर काय होते कुणा ते असं अक्षरश पूर्ण वाळूनच गेलं झालं
विचारून आण ना मग आता त्यांना खत वगैरे काय किंवा इंजेक्शन वगैरे काय द्यायला लागते काय
आता मग ते कसं होते मग झाडं आणायची एवडा पण त्याला जीवच बसतोय नाही आपला त्या
होय होय
मग ते नाही हे म्हणजे ते असं हेचवं आले केले की नाही जीवायला लागते मग
आणि सोनचा आपल्याला दर पण आहे दीडशे दोनशे रुपये
होय तेव्हा तर बघ मी पहिल्यांदा आणलं तेव्हा अडीचशे रुपये आणि परवा दोनशे रुपयेच आणलं
पण छान लागते दारात झाडां
होय मला पण आवडतय खरं ते तसं होतेय म्हणून मग मी आणतच नाही मग हनी मला ओरडत तेवढा पैसा घालतेस आणितीस आणि ते मरतेय मग का उपयोग म्हणतात त्याच ते मला पण ते असं मनातच राहतय मग ती गोष्ट ते आपण आणलेलो तसं झालं मग आता घ्यावं का नको असा प्रश्न पडतोय मग
आणि त्यात पावसाळ्याशिवाय परत लावता येत नाही
होय
पुढच्या पावसाळ्याची वाट बघायचं
होय आणि कसं आमच कंपाऊंड पण नाही ग त्यामुळे ते येणारे जाणारे पण बघत मग एकदा भीती पण वाटते म्हणून मी जास्त बारी पण झाड म्हणजे आणतोय सोडतसं पण असं दृष्टीील पडेल असं ठेवतच नाही
हा हा हा
कात्र कसं कोण पण घेऊन जातील काढून अशी पण माणसं असतात
आच तुम हो कुंडी सकत
हा मग ती मला भीती वाटते म्हणून मग मी ते कंपाऊड नसल्यामुळे मी तसच ठेवत त्यांना बाजूला दिसायला नको असं
जनी जमिनीत लावलं तरी पण नेतात बायका
आणि कसं करतात बायका एक येतेत येतेत काय
हम्
आणि तुमचे झाडही चांगले आहेत. हे लही भारी आले बघा, आणि चार दिवसाना जा की तिथ जवळ त्या झाडांजवळ ती सुकलेलीच असतात झाडं
दृष्ट लागल्यासारखं
पाणी घाल, का औषधपाणी कर काय कर, ती बहरतच नाहीत पुन्हा. कोमेजूनच जात्यात पाकच.
नाही पण आत्ता जर आणणार असलीस, तर तिथे विचार. ह्याच्यामध्ये हंमम्, की बाबा त्याला इंजेक्शन, औषध वगैरे काय असतय का? कारण नारळाच्या झाडांना वगैरे इंजेक्शन देतात ना दरवर्षी, फळासाठी.
हां, ते देत्यात माहतीय की, आमच्यात होतं नारळाचं झाड खूप मोठं. ‌
हंमम्
आणि ते बोरमध्येच त्याच्या फांद्या गेल्या, हे मुळ्या गेल्या सगळ्या.
हम हम हम हम.
काढल की झाडते, तरी आता पाच वर्ष झाल काढून.
होय का.
होय, लई भारी नारळ लागायची. पाणी पण चांगलं होतं त्यातलं.
फळ देणारी झाडं भारी वाटत्यात.
होय, आणि कसं, मेन विषय काय व्हायला लागला मुळ्या सुट आपल्या त्याच्या त्या सगळ्या मोटरमध्येच बोरछा उद्या मोटर अडकली तर काय करणार मग, नुकसानच की आणि आणि मोटर बसवा आणि हायच की मंग नं. नुकसान ते, म्हणून मग काढूनच टाकलं ते.
हां हां हां माझ्या ईक ते कस मागं आंब्याचं झाड आलंय, ते काय मनानच आलंय, मी काय नर्सरीतन वगैरे आण नाही नाही, मी काय नर्सरीतनं आणलं नाही आंब्यात
हां हां.
मनानच आलेलं, कुई, कुई आपण खाऊन टाकलेलं ते जगलेलं. पण ते आंबा इतका गोड आहे ना बास. सहज साल पातळ कुंकून की गाभा भरपूर आहे त्याला, पण त्याचं वैशिष्ट्य ते असं आहे की कैरी खाऊन घेऊ नये, कैरी लै आंबट आहे. पण पिकल्यानंतर आंबा बापरे बापच आहे.
हंम हं हं हं भारी आहे की मग.
कधी त्या सिझनला छान. होय मागच्या बाजूला. हो मागच्या बाजूला.
होय
हंमम, मग आता ते पावसाळ्यात येतात ते इंजेक्शन देणारे, म्हणते मी ह्या वेळेस एक इंजेक्शन द्याव एक, बघूया म्हणून
हां हां
आंब्याच्या सीझनमध्ये कधी चान्स तुझ्याकडे आला ये येण्या जाण्याचा तर घेऊन येते तुला.
ओके ओके आना आना अंहं.
खायला आंबे घरचे.
होय, आमचं पण होतं घर. केसरच, आम्ही काढलच ते परवा.
होय कां.
होय, ते दारासमोरच होतं ग.
हां हां हां
म्हणून मग ते काढून टाकलं.
मला पण फुलांची आवड आहे.
हा.
बघायचंय आता जायचंय नर्सरीत पण आता पोरं येणार आहे चार दिवसना मग आल्यानंतर एकदम आणायचे पाच सात झाड एकदम
होय चालतय की मग
तेच का पावसाळ्यात टिकतत चांगल्या आहे त्याला जास्त पाणी बघायला लागत नाही काही नाही त्यामुळे
ते म्हणूनच
हम्
हम्
ह मुलं सकाळी सकाळी उठल्या उठल्या झाडाची तिकली भारी वाटते
होय आमच पारी जातकय खाय बघ तसं लई फुलं लागालत त त्याला
हम्म संध्याकाळी सडा पडतोय खाली
पडतोय की संध्याकाळी पडतोय आणि संध्याकाळी बघ दहाच्या पुढं दहा जवळजवळ म्हणजे बारा नंतरच पडतोय सडा तो
तेचक
आणि सकाळी मग काय नाही जरा लक्ष दिलं म्हणजे सात आठ पर्यंत जर का काढली तर फुलं ठीक आहे काय म्हणजे मिळतात बऱ्यापैकी नाही काढली तर ते वाऱ्याने हालून ते आधीच नाजूक
नाजूक असत
सगळं सडाच होतोय मग त्यांचा अग येत तर नुक असं चाललं का नाही लई भारी वाटत मन प्र्रसन्न
हम् रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्यांना पण वास छान येते त्याचा सब पाारी जात काता म बाकी
बाकी काय नाही तुझ्याकडंच
पाऊस नाही तोपर्यंत येऊन जा
हम्म य ते की
या आहे
येते येते नक्की येते आता तो येऊन गेलास आता माझी टर्न आहे ऐक
होय मग
त्यामुळे यथे बघू आता कधी वेळ मिळतोय हना येऊन जातो
चाल ठीक आहे
हम्म चाल का टायमिंग
ह् होता आले
हो ना
हम्म
ह होर
ह ह
आणि काय मग
काय नाही बघ कॉल छान झाला फुलांची झाडांची माहिती मिळाली
होय
ह्
तेस क
चालेल चालेल ठव म
चालेल हा ठेव
हा